हॅलो
हॅलो
हा बोल ना काय म्हणतेय
हम्म अगं काही नाही आज ना मी अ खूप अशी थोडीशी नाराज होती अगं
का काय झालं
आमच्या इथे ना एक शेजारीच कामवाल्या मावशी होत्या तर त्यांचा जावई आणि लेख त्यांचं भांडण झालेलं होतं सो त्यांची जी लेख आहे ती इथे आलेली होती मावशींकडे आणि जावय ना काय करतो अग रोज दारू पिऊून येतो आणि ज तिला मारहाण करतो शिगाळ करतो आणि त बिचारी काम वगैरे ते तिच्याकडनं पण पैसे घेत होतो हिसकून घेतो मारून वगैरे तिला तिला पण तो त्रास आणि मग त्या मावशी खूप रडत होत्या ग सकाळी तर मग तेजे प मी ऐ आणि आणि खूपच मारलेल्या याग होतील अक्षश रक्तन निघी पर्यंत त्याने काल रा मारलं ते मी जेव्हा बघित. खप वाईट वाट मला आणि मा दिवसच चांगला गेला आणि माहितीय का मला अस इतक राग. की काय करू या माणसाला कारण ती बिचारी लेकरं सांभाळते. ती काम कर ति त्या पैसा कमवते लेकरांना सांभाळते. आणि तिची अपेक्षा पण काहीच नाही त्याच्याकडून तू फक्त व्यवस्थित राहा ठीक आहे ती दारूला पण पैसे द्यायला तयार दारू. पिण्याची सवय आहे. पण मग मारहाण करू नको किंवा काय तर हे सगळ बघी असं वाटत कि म्हणजे एखा्या व्यक्ती व्यना किती आहारी जाऊ शकतो क स्वतः त्रास करून घ आणि त्या परिवाराला पण तो किती त्रासामध्ये टाकू शकतो आणि खूप वाईट वाट लाग मला या गोष्टीच म्हटलं ठीक आहे आज सखी ला केला करूया. कॉल तुझ्या शी बोलल्या वर मला थोडं सएक बर वाटत फेश वाटत. तर म्हणून म्हटलं इला करूया कॉल असं.
दारू शि वसन इतका वाईट असतो ना. अ दारू पिणाऱ्या व्यक्तीमुळ एक नाही तर दोन परिवार. हजे हिजामध्ये राहतात. दोन काय म्हणत एक दोन भरडले जातात एकत त्याचे आई वडील स्वतःचं. आणि इकडे मु मुलीचे आई वडील असतात ते पण बिचारी चिंतेत असतात. की आपली मुलगी कशी राहते काय. आणि जो पितोय त्याच्या पण. आई-वडीलांना त्याचा त्रास असतो. किंवा त्यांना पण दुःख असतं आणि त्याची जाणीव त्या व्यक्तीला नसते पिणाऱ्या. तो मात्र तो आपल्या तेच्या मजेमध्ये राहत असतो तो.
हो ना. आणि ते व्यसन म्हणजे कसं असतं ना ग. की त्यांना ते सुचतच नाही काही आता मागच्या. तीच एक गोष्ट सांगू काय तुला. आ तर या मावशीच. आता जावयाचीच गोष्ट सांगते मी. मागे ना त्यांना कुठेतरी नेलं होत. असच भोंदू बाबा हो ता वाटत. भोंदू बाबा म्हणजे त्यांची श्रद्धा होती. त्या बाबांवर कि दारू सोडतो म्हणून मग. मग ते रोज. रोज नाही. म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस. अमावस्या. पौर्णिमा. अशा दिवशी. तेला ते तिथे न्यायचे. मग नेल्यानंतर काहीतरी असेल ते नारळ वगैरे देणं वगैरे काहीतरी ते करतो तो उपचार. कर्मकांड वगैरे काहीतरी असतं मग ते केल्यानंतर. अ दारू सुटेल वगैरे असं काहीतरी होतं. आणि सुटली पण अग त्याचे दारू म्हणजे त्याने. एक-एक दीड महिना त्याने दारूच पिली नाही अग. मग त्या बाबाचा गुण वगैरे आला. सगळ अस छान सुरळीत सुरू झाल. पण मग थोड्या दिवसांनी अस. लक्षात आलं की. दारू तर त्या सुटली. म्हणजे दारू नाही प्यायचा तो. पण मग त्याला ना. असं ते गांजा. चरस. ते काय असतं ना आंमली पदार्थ. त्याची सवय लागली. मग त्याला. हो हो तीच नशा तो करायला लागला. आणि एक वेळ त्या दारू बरी ना ग. ते गा दारू पण नाही चांगली ग. हो पण मग. अ हे अजून चरस. गांजा. या गोष्टी. केल्यात अजून जास्त त्रास द्यायला लागला. म्हणजे तो आधी जेव्हा दारू प्यायचा तेव्हा मारहाण नव्हता करत. करत पण जेव्हापासून तो अस गांजा. वगैरे पायाला लागला ना. गांजाचा. चरस. तर त्यानंतर त्याला ही पण. सवय लागली. घाण सवय लागली त्याला त्याच्यामुळे. आणि तो मारहाण पण करायला लागला. तर तिला मग त्याच्यामुळे ती इतकी वैतागली लागली आणि. त्याच्या जे घरचे आहेत ना. फॅमिलीवाले ते खूप चांगले आहेत आग. तिला छान मदत वगैरे करतात. सगळया बाबतीत खूप छान त हे करतात. म त्याच्यामुळेच तीला हे. तो आधार वाटतो घरच्याचा. तिच्या घरच्यांचा. सासरच्यांचा पण मग परत याची ही अशी सवय असल्यामुळे. तिला खूप आवड झालेला आहे ग.
तुला सांग. आणि तुला सांगायचं म्हणजे कस. आता हे दारू जे पितात ना लोक. किंवा दारू आहे ना. हे एक व्यसनच नाही राहिलं. ते एक अशी एक पद्धतच बनून गेली आहे. आज तरुणाई जर बघशील ना तू. अ अठरा वीस वर्षाची. मुलं बावीस वर्षाचे मुल. ते पण दारूआगदी मजे मजा करण्यासाठी पितात. चला बाबा आपण मजे-मजे मध्ये पिऊया. आणि मुलं ती पित मुलं पित. ते पितात पण मुली पण काही कमी नाही आहेत आता. आणि मुली पण ते पितात. हा मुली पण पितात. कारण ते जर कोणी पित नसेल ना. आजच्या जर. जेंजी म्हणतात ना, त्यांच्यामध्ये जर कुठली मुलगी पित नसेल ना तर त्यांना त्यांनी तिला असं बघ जसं काही हिनं खूप मोठं पापच केलंय. तिने खूप मोठं पापच केलंय, हा तिला खूप जुनी पद् तिची हाय. काकूबाई हाय, तिला काही स येतच नाही काही नाही अशा पद्धतीने तिच्याकडं बघितलं जातं, म्हणजे दारू पिणं हे एक प्रतिष्ठेचं काम बनलेलं आहे त्यांच्यासाठी.
बरोबर, म्हणजे तिला भरीच भर घातला जातो, की नाही तू तू प्यायलाच पाहिजे, तू ही अ शा गोष्टी केल्याच पाहिजे, मग त्याच्यामुळे ते खूप छान मग कुल -कुल म्हणतात ना ते
हा तशा पद्धतीने त्यांना हे होत असत क बा बघ आपण खूप मोठं काम केलंय खूप मोठं काहीतरी तीर मारून आलोय असं वाटत राहत त्यांना आणि खरच ही पद्धत बदलली पाहिजे े मला ते वाटतंय
अगं खूप खूप गरजेचं आहे माहिती का म्हणजे आपल्या शासनाने म्हणा किंवा समाजाने म्हणा या गोष्टींकडे खूप आपण म्हणतो ना त्या पद्धतीने बघितलं पाहिजे अगं म्हणजे हा कळी मुद्दा आहे आता हे जे व्यसन आहे ना याच्यामुळे अक्षरशः घराच्या घर उद्ध्वस्त होताना आपण बघतोय तर कुठेतरी सरकारने पण याच्याकडे लक्ष मी म्हण कण्यापेक्षा कार याच्यावरच थो काही कार करण किंवा त्याच्यावर बंदी आणणं हेच चांगले उपाय ठरू शकतात त्यावर
आपण मला हे कळतच नाही की सरकार ह्या अशा गोष्टींवर बंदी खाणे आ ज्या गोष्टी तुम्हाला बाबा अपाय करता त्याच्यामुळे तुमची जी तब्येत असते ती खराब होऊ शकते किंवा ज्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये अ म्हणजे अ समाजाची पण कशी नासाडी होते म्हणा किंवा समाज बदलू शकतो आणि आपल्या तरुणीई पण चुकीच्या मार्गाने जाते तर त्या गोष्टीवर पहिल्यांदाच सरकारनेच बंदी आणायला जेणेकरून ह्या गोष्टी मळू कशा आपल्या अमलामध्ये येतील पण सरकारच काय चाललेलं असते काय कळत नाही मला तर
कागं पण मग याच्यामुळे खूप नुकसान होतंय आपली जी तरुण पिढी आहे ही पण नुकसान करून घेते बर्बाद होण्याच्या मार्गावरच लागलेत ना हे सगळे आणि याच्यात ना काय होत आर्थिक नुकसान आणि हो तुला कालचाच एक किस्सा सांगते मी तुला काल मी गार्डन म गेलेली होती तर तिथे एक ना िझम एक जो प्रकार असतो बघ लहान मुलांमध्ये जो एक व्यंग असतो ऑटिझम म्हणू शकते आजार अस आता एक ना मुलगा आलेला होता गार्डन मध्ये थोडासा मतीिबंद ऑटिझम असा काहीतरी टाईपचा होता तो मुलगा तर मग तो खेळत हो हो मतिमंद मुलगा होता बरोबर तर त्याच्या आजोबांनी त्याला खेळ- खेळण्यासाठी आणलेल होत गार्डन मध्ये आणि तो काही तो थोडासा लांब जाऊन अस खेळत होता मग त्याच्या आजोबा म्हणायचे का बाळा हे घे चॉकलेट घे चॉकलेट कॅटबरी घे कॅडबरी तर तू बघ आता सामान्य आता जे लहान मुल असतात लहान होतात तो अगदी तीन साडे तीन चार वर्ष मुलगा होता मग आता सपोज आपल्या समोर अं मोठ त्या आजोबांनी किंवा कोणीतरी आपल्याला म्हटलं जर की कॅटबरी घे चॉकलेट घे लहान मुल अशी अगदी पळत जातात न चॉकलेट घेण्यासाठी किंवा कॅडबरी घेण्यासाठी पण तो मुलगा येतच नव्ह आ ग म्हणजे ते हे म्हणायच का हे घे कॅडबरी घे चॉकलेट घे तो मुलगा प्रतिसादच देत नव्हता त्या गोष्टींना प्रतिसादच देत नव्हता मग मला आलं की अस काय म्हणजे थोडसं दुर्लक्ष केल कारण असतात काही काही मुलं अस खेळण्यात मग्न असतात वगैरे असं पण ते आजोबा ति जे जो याच्याने हे करत होते पोट तिडकीने त्या मुला आवाज देत होते पण तो मुलगा रिस्पॉन्सच देत प्रतिसादेत नव्हता मग थोड्या वेळात त्या आजोबांच्या - पण लक्षात आलं की म्हणजे मी बघती म्हणून मग त्यांला थोडसं लक्षात आलं मग तेव्हा ते मला सांगायला लागले. कि अ तो जो मुलगा होता का तो त्यांचा नातु होता मुलीचा मुलगा होता. आणि त्या मुलाला अ म्हणजे तो जेव्हा पोटात होता त्याच्या आईच्या तर त्यावेळी त्याचे जे वडील होते तर त्यांना ना थोड्याशा व्यस -व्यसन होतं त्याला माणसाला दारूच व्यसन होत. मग त्याच्यात मारहाण करण किंवा त्या बाईला मानसिकरित्या खूप त्याने इतका छळ केलेला होता तिचा कि त्याचा परिणाम मग त्या बाळावर झालेला होता आणि सुरुवातीला कसं असत आपल्याकडच्या मुली कशा असतात अगं संसार टिकवण्यासाठी लगेचच आईवडलांना सांगत नाही नवऱ्याच्या ज्या काही चुका असतील किंवा घाण हे जे काही वळण सवय असतील ह्य काय लगेच सांगत नाही आणि तिने ती गोष्ट लपून ठेवली आणि तिला कसं वाटत होतं की एखादा मुलगा झाला म्हणजे मग हा सुधरेल हा माणूस याच्या काही वाईट गोष्टी आहेत, वाईट संगती आहेत ह तो सोडून देईल अस तिला वाटायच पण मग तो मुलगा झाला तरी पण तो काही सुधरलाच नाही आणि नंतर नंतर हे जे आजोबा होते यांना पण गोष्ट लक्षात यायला लागली पण तो पर्यंत खुप वेळ झालेला होता मग त्यांना वाटायचं ठीक चला आता मुलीचा मुलगा आपण याला तरी सांभाळुया पण जसा तो तीन साडेतीन चार वर्षातचा असं थोडं लक्षात यायला लागलं त्यांना काही गोष्टी की तो पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही म्हणजे त्याच्या काही ज्या गोष्टी आहेत ते इतर मुलांपेक्षा वेगळ्या आहेत ही गोष्ट त्यांना जेव्हा लक्षात आली. तेव्हा मग त्यांनी मग खरंच ते रागवलेस तिला की तू आधीच या गोष्टी ज्या आहेत त्या आधी सांगितल्या असत्या तर आज कदाचित म्हणजे मुलगा तरी असा राहिला नसता ना. यात म्हणजे त्या हा व्यसना पायी मुलाच पण नुकसान झालं ना ग कोवल्या जीवाच नुकसान झालं ना ते अससं फार ते ऐकून मला इतकं वाईट वाटलं ना आणि की अ म्हणजे दोन माणूस बायको चा विचार करत नाही मुलाबाळाचा विचार करत नाही म्हणजे एवढं कस त्याच व्यसन त्याला प्रिय असेल असं खूप वाईट वाटलय अग त्या मुलाकडे बघून
अच्छा खरे वाईटच गोष्ट आहे ना कसं बघायला गेलं तर.
तेच ना आता ते नशामुक्ती केंद्र वगैरे तिथे केलंय म्हणे त्यांना. अ दाखल केलेला आहे. बघू मग आता काय कसा रिस्पॉन्स देतात. कसा प्रतिसाद देतात त्या च्या वर कसं. ठीक ऐ आपण बोलूया नंतर मी थोडी कामात आहे.